हा... बोला
आवाज येतोय?
हा... येतोय.
हा... काय करायलाय?
काय नाय आता, देवाला दिवा लावायचं... स्वयंपाकात घालायचं
हा... हा.
तुमचं?
आमचाबी आता स्वयंपाक करायचा की... आज सोमवार
होय... सोमवार ए आज.
उपास असतोय?
होय असतोय की.
हा, हा कुठल्या देवाचा करताय?
इथं बिराड शिंदाचा आमच्या देवाचा.
हा, हा मग
मग जरा दुपारी ह खिचडी खाऊनच करतोय कधी करतोय खिचडी, कधी नाही.
हम्म, हम्म.
मग आज दुपारी जरा बचत गटाची मीटिंग होती.
हम्म.
इकडं गेलतो मग तिथं, तिथं पण त्यानी चहा, नाश्त्याची सोय केलती ना.
हम्म, हम्म.
त्यामुळं तिथंच मग आणि खिचडी खायच झालं ते आता गच्च बसलंय बघा.
हा हा किचडीच केलेली होय तिथ पण?
हम्म म्हणजे ज्यांचा उपवास नव्हता त्यांना उपेट केलेलं. अंजांचा उपवास होता त्यांना खिचडी केलेली अस केल होत त्यांनी
हम्म, हम्म.
मग आता काय चपाती करायची काय म्हंटलं आता
हा हा सोमवार सोडायला चपातीस लागते हाय ना?
हम्म होय.
हम्म, हम्म.
ते जळजळते ओ खिचडी खाल्लेली असते सकाळचं जरा
हां.
आणि ते हे झालं की मग ल ज पित्ताच त्रास होते.
होय, होय. मग भाकरी संध्याकाळची चालत्या खायला खरं सोमवारला
ह सोमवार. नाही चालत हा मग आज करायलाच लागते नाहीत मग एक, एकदा नुसतं मसाले भात कर.
त्याच्यापुरती असते भाकरी सकाळची काही तर.
हा मग वरण भात करायचा वरण भात खायचं.
मग तसच करतोय साजच काय तर करतोय मग असंच करतो. आणि कसं तुरीच्या डाळीनं पण पित होते नाही.
होय मगायचंडायच करायचं वरण.
मुगाच्याच मी डाळीचं वरण मी मुगाच्या डाळीच करते.
हा.
मी हेच करा लागतस नाही.
हम्म.
पण कस एक एकदा वाटते दिवसभर उपवास असतय आणि काय तर जरा हेच खाल्लं म्हणजे जरा बरं वाटते, वाटते नाही.
हम्म.
पचन पण नव्हते.
होय. मग तेे कसं, श्रावण सोमवार पण आल्यात आता. अं श्रावण सोमवारला हे चालत नाही ना? तांदूळ खायला, का चालतय?
ते त्या दिवशी कधी आपण ते देवाला म्हणजे- पाच वार सोमवार असल की मग ते पाच सोमवारी कुठलं, कुठलं व्हायचं अस- ते ना जवस तेन तांदूळ आज काय, काय अस- हा, मग ते- हं, त्या त्यावेळी ते जर तांदूळ व्हायचं नसेल ना, म्हणजे व्हायचं असते ना-
त्या दिवशी तेवढं खायचं नसतय.
म्हणजे संध्याकाळी भात खायचंच नाही, त्या दिवशी.
हा, त्या दिवशी भात खायच नाही, आता कोण एवढं पाळत नाही पूर्वी असं पाळायचीत नाही.
हा. मग आता- कस श्रावण सोमवारला आमावश्या असते त्यात- मशाला पण लह्या पड शाळावाच्या
होय.
मग- त्या लाह्या आमोशाला पाडायचा म्हण? मग नंतर आमाशा झाल्यावर तिसऱ्या दिवशी- नागपंचमी असत्या. म नागपंचमीलाच- हा.
ह, आ... आमावश्या दिवशी लाह्या पाडायच्या नाहीत ते मागावर- हम्, लाह्या कशा उठतील ना- तसं नागाच्या अंगावर पण मग तसं- ते ला लाह्याच चट्ट, चट्ट उठतेत असं म्हणतात, कोण, कोण? मग आमच्यात कस म्हणतेत आधीच उठवा, आधीच उडवायच्या. आधीच उडवायच्या म्हणतेत, कोण कोण नसतय नाही.
म्हणजे पंचमी असले की, भावाचा उपवास असतोय? त्या दिवशीच पाडतोय,
मग भावाचा उपवास तुम्ही खिचडी खाऊन करता का, कोण- कोण ते हे पण खाऊन करता?
हा धपाट, धपाटे खायचं, लह्या खायचं. हरभर भिजवलेलं भाजून खायचं.
आपण खाल्ल तर-
हा फुठानं. होय, मग ते पिवळा दोरा करून घालायचा गळ्यात. हम्म.
मग तुमचं कसं असतय, ते उपवास ते असते भावाचं? हा, आमच्यात खिचडी खाऊनच असतय.
तेच की, धपाटा खाऊन लाह्या -
नाय धपाटे नाय, धपाटे बीपाटे नाही काय?
धपाटे, धपाटे खातोय?
हं, हं. हा, म्हणजे तेच की, प्रत्येकाची वेगवेगळी आहे ना पद्धत.
पद्धत वेगळी वेेगळी आहे. हा, मक्याचं कनिस खायचं शिजवलेलं. पिवळा दोरा करून बांधायचा गळ्यात
होय.
हा आणि मग
आमच्यात पहिला काय आमच्यात पहिला काय करायचं माहितय का? हा होय असं म्हणतेत बय
ते तांदळाचं कसं ते दात असत्यात म्हणत्यात नाइ नागाच
हं आमच्यात पहिला काय करायचीत माहीतीय का? आपल्या आषाढी आमावश्ये पस न
हा.
हा शडी आमवशेलाच का काहीतर का नाही ती नारळ नागाच चिर - त्र एका कागदावर काढायचं.
हम्.
आण ते नागपंचमीच्या त्या आमोशेपर्यंत क नाही
हा.
ते पुजायचं.
हा.
आणि ते परत मग ते विसर्जन करायलाच अस काय तर करायचेच आमच्यात पहिल्यांदा आमच्या सासूबाईनी मला तिथ सांगितलीत तस
एक महिना?
हा एक महिना ती पुजल - आमच्या वाड्यात पहिल्यांदा तसं पूजायचीत अवो
हा ह ते कसं तुमच्या जवळ ते कल्लेश्वराचं मंदिर आहे ना? त्यामुळं असल तसं.
हा - हा - हा.
त्यामुळं काय तर ते पहिली पद्धत असणार आहे तिथं.
हम्म ते पुजायचीतच बाई आमच्यात. कागदावर काढून का नाही ते नागाच चित्र
हां
एक महिना अस पुजायच.
हा -हा.
आस करत होतीत.
आणि ते पंचमी दिवशी पण नागपंचमी दिवशी पण पोळ्या नाहीत करत. ते म
हा ते कडबो कडबो करायचे असतात ना?
हा हा पूरणाचे.
हा.
ते पोळ्या हा पोळ्या कसं ते लाटायचं नाही म्हण लाटण्यान
हम्म हम्म. म ते नैवेद्याला तेच करायचं असतय भात्याण, भात आणि ते क्य कडबू
हा हा ते करायचं होय तळल्यावर छान लाग ते पण हे नैवेद्याला कसं वाफवून घ्यायचं.
उकडूनच हा उकडूनचरायचं ते
हा ओकडून घ्यायच हा. मग ते लाह्या हा लाह्या ते दूध घेऊन जायचं म्हण नागोबाला
ह.
आणि ते कापसाचं वस्त्र
ह. त्याला काय हळदी कुंकू लावायचं नाही. पांढरच करायचं.
ह. ह.
का ते म देवाला ते पांडर लागते. ह.
हा. आणि त्या दिवशी पिवळी साडे
त्यामुळ. होय काय? ते काय माहित नाही. पिवळी साडी नसते ते काय माहित नाय.
नसते. ते आता पद्धत निघायल्या म्हणजे कसं? अ नागोबाचा कलर पिवळा असतोय. त्यामुळं पिवळं नेसतात.
हा. होय की.
अस. आणि परत मग ते. अ संक्र हे नागपंचमी झाली की आणि दुसऱ्या दिवशी. शिरळ बा का काहीतरी असतय वाटत?
हम्म हम्म. ते मग नवीन कोण लग्न झालेले असते. ते गेलेले अस त्या मुली का नाही. त्यांना त्या दिवशी आणायचं असतं.
पहिला पंचमीचा सण असतो. ते वौसा देऊन
हम्म. कुठं कुठं वौसा देतात कुठं कुठं देत नाहीत. असं पण असते. याच्यापासून ना वौसा. होय. पहिलं लई खेळ कर. होय.
हा.
आता एवढं नाही. पण पहिलं लई त्याला. लोक कुठन कुठ जायचीत बघायला.
बघायला. आता कमी आल्या पद्धत.
ह कारण कस साप पकडायची नाहीत म्हणतेत न हा गाजलेलं गावये.
हम्म हम्म.
साप पकडायची मनाईये ना. त्यामुळे ते अ हे करु देत नाही तो.
हा ते कसं ते एक दिवसाचा सण असतोय, पण बाकीचे त्याचा गैरफायदा घेतात ना.
हा तेच की.
म्हणून ती बंदी घातल्याय त्यावर.
हम्म.
मग तेच आता लक्षात आलं. आता म्हणलं जवळ आलाय कुठला सण मोठा म्हणल तर, आता नागपंचमी झाल की श्रावण. पंचमीच्या सणापासून श्रावण चालूच होतोय.
होय. आता सण चालूच हो. आता झाली वट पौर्णिमा झाली. आता बैल पोळा आला.
हा बेंदर झालं की,
ह परत मग लगेच चालेूच ह. मग चालूच की, सण सगळं चालूच की.
आषाढी एखकादशी किती तारखेलाय हो?
काय मी पण अजून नाय बघितलेलं. हे अधिक महिना पडल्यामुळे सगळं पुढं पुुढं पुढं गेलय.
पुढे गेले, हा. आता वारी चालू झाली असल.
होय, चालूय म्हणजे लोक गेलेत पंढरपूरला. चालत चाललेत की.
आता पावसात कसं जात्यात, काय माह
काय क होत असलं तर जात्यात. कोण मग नाही होत, नसलं तर मग ते ह्यात बसून जाते. टॅम्पू पण असतो ना.
हा, गाडी असत्या. पण जे अ रेग्युलर वारीला जात्यात वर्षाची वारी चुकवत नाही. त्यांना कसं, आता त्यांचा हालचाय थोडं.
होय.
हम्म, छतरी, रेनकोट घेऊन पण, पायात सगळ वल्ल- वल्लच असतेय ना.
वगैरे. आजारीच पडणार की हो. असं वातावरण जरा